आवाज येतोय?
हो येतोय
अ्छ कसा आ तई हा काही नाव नाही घ्यायचं. ठीके ठीके रा काही नाही जस्ट आवडलंय बसलीच होती म्हट.
हा हा हा ठीक आहे काय म्हणत मग आज काय बनवलंय.
वगैरे
नाही ना जस्ट ऑफिस मधून आलीय आणि फ्रेश झाले.
अच अच्छ जॉब लाात.
हो
आता असंच वगैरे काही नाही बला मी म्हणजे पार्सल आणलेलं होत आणि सो वन घरी फक्त खिचडी भात लावलेला होता. फाय मिीन चिली वगैरे आणलेल होत बाहेरन नूडल्स. हम्म हम्म.
चांगली मज्जा आहे.
हो तुम्ही मता मंग स्वयंपाक आता करणार हो.
नाही ना म्हण जे असता असता ना घरी आई न ते असता मगं करून ठेवता. स्वयंपाक कारण उशीर होतो ना हो खूप.
त्याच्यामुळे. थोडासा जेवणामध्ये चेंज हवा त्याच्यामुळे बाहेरचं पार्सल
हो चेज म्हणजे कंटिन्यू भाजी पोळी खयला पण मुलां पण कांटाळा येतो ना तेच तेच म्हट मग नाटक करत मग एखाद दिवशी थोडस बाहेरचं खान पण चांगलं नसतं पण थोडसं चेंज पण पाहिजेच असतो.
नाही हो पण छोट्या मुलांना नका देऊ चायनीज कारण ना त्याच्यात हाजीनोमोटो यूज करताना हो त ते अजिनोमोटो ने ना मुलांना त्रास होतो. छोट्या मुलांना. अस म्हणजे बाहेरच द्या तुम्ही पण मंग अस की चायनीज वगैरे नको कारण ते भरपूर प्रमाणात आजिनोमोटो यूज करता ना. त्या अजिनोमोटो ने ना मुलांना ना पोटाचे त्रास वाढतात.
हो हो.
बाकी काय म्हणतात?
बाकी तर काही नाही सध्या तरी आमचा आराम आहे म्हणजे पाऊस नाही झालेला. खर तर म्हणजे आम्ही शेतकरी त्यामुळे जेव्हा पाऊस होईल चांगला शेतीचे काम सुरु होतील तेव्हाच आम्हाला काम बाकी म आराम. कस तुमच कस कंटिन्यू हो झालाय थोडा पण एवढं असं शेतीच्या उपयोगाचा इतका पण नाही झालाय थोडा झालाय ना.
हा का आमच्या साईडला तर तीन मागच्या वीकमध्ये तर कंटिन्यू तीन दिवस चालू होता तो पण जोराचा सर्व रस्त्यावरती पाणी आहे सर्वीकडे म्हणजे असं नाले भरलेले आणि हे रस्ते पण ठेवले ना रस्त्यांच्या खड्डे खड्डे बनवून ठेवले सगळीकडे रस्त्यांचे कामत त्या खड्ड्यांमध्ये पण पाणी साच त्याच्यामुळे इतके इन्सिडंट झाले ना इकडे या साईड ला भरपूर पाऊस झाला या साईड ला खूप पाऊस झालाय. आमच्या इकडे कशी ते द्रा क्ष वगैरे निघता ना हो तर मग हा पाऊस हिवाळ्यात चांगला आहे त्या त्या मानाने ह्या साइडला म्हणजे ज जस पावसाचा लागतो ना कि त्यांचा जो सीझन असतो ना सात जूनचा बरोबर सात जून ला आमच्याकडे पाऊस झाला होता.
अच्छा नाही नाही आमच्याकडे नाही झालेला आणि आता झाला पण नॉर्मल झाला म्हणजे एवढंच की खूप ऊन होतं तर आता थोडासा गारवा निर्माण झालाय. बस बाकी एवढसा शेतीच्या उपयोगाचा पाऊस तर नाही झालेला.
नाही. तिकडच्या साईडला असं झालं होत कधी तो उघडणार आता कधी म्हणजे अ आम्हाला पिंक चार दिवस तर तसच वाटलं कि आता उघडतो की नाही मग मग ऑफिसला जायची धावपळ त्याच्यात एक दिवस गव्हर्नमेंटनें सुट्टी दिली होती आम्ही प्रायवेहेट सेक्टर मधले लोक आम्हाला कसली सुट्टी पण मग गव्हर्नमेंटे रेड ऑलर्ट दिला. सर्व घरी एवढा पाऊस होता की बाकी काही म्हणजे अक्षरशा असं गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की ढगफुटीचा पाऊस होणार एवढा
हो हो रेड अलर्ट दिलं होतं पण एवढा पण पाऊस नाही झालेला ना
नाही इकडच्या साईडला होता कंटिन्यू तीन दिवस होता ना त्याच्यामुळे आणि तीन दिवसानंतर पूर्ण कोरडं झालं म्हणजे एकदम ऊन पडायला लागलं म्हणजे दुपारी ऊन पडते सकाळी थंडी वाजते. दुपारी ऊन पडतं संध्याकाळी बरच थंडी वाजायला लागते त्याच्यामुळे आजार वाढले हो लहान मुलं पण आजारी पडायला लागलेय
क्लायमॅक्स एवढं एका दिवस म्हणजे दिवसातच इतक्या वेळ चेंज होतो ना त्याच्यामुळे ते शरीर असं सूट नाही होते शरीराला अचानक ऊन अचानक थंडी पाऊस त्यामुळे मग आता एवढं असं आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय
आणि न खरं म्हणजे ना हे पावसाच्या पाण्यामुळे ना हे पावसाचे वातावरण बदल ना तर ते बाहेरच खाण पिं आहे ना खूपच अंगाशी लागतं जसं की अ पोर सापवत नाही किंवा मग लूज मोशन त्रास होता किंवा कुणाला जे उमदत आहे मळमळ होते मळमळ सारखे त्रास होतात म्हणजे अक्षरशा आहे ना कि आपले जे जनरली पहिले होते ना की अ एखाद्याला असं म्हणजे आपण पहिले पावसळ कसं कि तांदुळक्याची भाजी खाल्ली जास्त खाल्ली की यच पण आता तस नाही ना तसं खायला म्हणजे अक्षरश अ सेंद्रे खातापासून बनवलेलं काहीच खायला भेटत नाही आपल्याला तरीही अ म्हणजे ह्या अ केमिकल युक्त पदार्था नाही ना कि पावसाळा अस उन्हाळा अस त्रासच होतय आणि खर तर मुलांवरच परिणाम होतो कारण आत्ताच्या मुलांना ना भाजीपाला चालत नाही.
नाही म्हणजे भाजीपाला खातेच नाही. ते मुलं काय करतय आता म्हणजे आपण असं समजा खिचडी भात जरी केला ना त्या जे अस भाजी आपण टाकलेलं राहत ते सगळं अस बाजू बाजूला करत एक साईड ला आणि फक्त ते तांदूळ शी तेवढंच खाता.
हा तेच तेच करता फक्त नाही काय ना शिजवलेला भात बाता असं म्हणावं लागेल की त्यांना सपद बाग उकडून द्यावं पण तो जर दिला ना तर मग म्हणता की खिचडी बनवा खिचडी बनवला का फक्त भात भात कयचा. आ आणि ना एवढा लवकर मुलांना आहे ना चॉकलेट मुळे आहे ना. दातांचा त्रास झालाय की आता ते शेंगदाणे वगैरे टाकलेले असताना ते सुद्धा निवडून साईड ला टाकायला लागले.
हो दातांचे प्रॉब्लेम भरपूर मुलांना सुरू आहे म्हणजे खूप लहान मुलांना आता दात बसवलेले.
म्हणजे माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मी बघते ना बऱ्याच मुलांना अस दात बसवलेले.
नाही ना माझ्या बहिणीच्या मुलीला पण तसच झालंय ना खूप म्हणजे अक्षरशः ना तिला दातांचा प्रॉब्लेम सांगितला होता तर आम्ही ना कॅब वगैरे बसून घेतली. कॅब बसवली ना तर थोड्या दिवस ठीक होतं पण ते नंतर लगेच पडून जातं लहान मुलां म्हणजे. सिमेंट भरून कॅप वगैरे बसवत ना तर ते जास्त वेळ च नाही म्हणजे असं पंधरा वीस दिवस झाले त्यांनी काही खाल्लं तर लगेच पडवून जातं.
आणि त्यात कसं होत लहान मुलांचे म्हणजे दाताची साईज चेंज होत राहती ना. अजून म्हणजे मोठं झाल्यानंतर ठीक आहे एक साईज बनून जाते पण लहान मुलांचं कसं दात पडण्याचं वय राहतं. पडणं नवीन दात येणं.
ह
किंवा साईज त्यामुळे मग तो प्रॉब्लेमो आणि कॅप वगैरे आपण बसून देतो सिमेंट भरतो मग ते दातांचं पूर्ण असं पुढे माझ्या मते पुढे जास्त त्रास होईल म त्यांना या सगळ्या गोष्टीमुळे
चर बिगडतं ते दातांच. पहिलं नव्हतं. पहिले हे सगळ्या गोष्टी नव्हत्याच, खऱ्या म्हणजे आत्ता -आता ते काय म्हणताना, सगळंच हायब्रीड झालंय. आणि आपण मनतो जेन - झेड पासूनयना, जे आत्ताचे जेन झेड च्या मुलांना त्यांच्यापासून तात नवीन पिढीय ना, की सगळी- सगळ्यांना सेम त्रासय.
हो.
म्हणजे आता आपण बघा ना. आपलं ठीकय. म्हणजे आपल्या ना तरी, आपण पण असं थोडं, थकवा येणं वैगैरे वया च्या मानाने आपल्याला पण त्रास होते. पण म्हणजे आपलेच आजोबा वगैरे त्यांचे दात किती पक्की होते. मला म्हणजे माझ्या आजोबा तर म्हणजे, एक्सपायर झाल्यापर्यंत त्यां चे दात एकदम पक्के होते.
माझी आजी अ नव्याण्णव वर्षाची, झाली. तेव्हा एक्सपायर झाली. आता, दोन वर्ष झाली तेव्हा. अक्षरशः सुपारी फोडून खायची. एवढे मजबूत दात होते. आणि अ दळण करायची ना, तर तीही नव्यान्नव वर्षाची असोपर्यंत आतापर्यंत दळण करत होती. म्हणजे दळणातला एकदम बारीक त्यातला बारीक खडा ती काढून -काढ टाकायची. कधी चष्म्याच - चष्मा नव्हता आतापर्यंत. तील ता अजूनपर्यंत तिला चष्मा नव्हता. आणि आता लहान लहान मुलांना खरंच चांगलं होतं. म्हणजे पहिलंय ना, हायब्रीड नव्हतं. आता सगळं काय हायब्रीड आलंय. त्याच्यामुळे हा इश्यू झालाय. कोणतीच गोष्ट अशी नाही की, भाजीपाला पण हायब्र्रीडय. केमिकल मारलं म्हणजे हायब्रिडच होणार ना. आपण म्हणतो की बाहेरच खा खायला द्यायचं नाही, वगैरे. पण मग के तुमच्या भाजीपाल्यावरच केमिकलय. तर घरात कसं देणारय. भाजीपाला पण तो हायब्र्रीड झाला ना मग.
तेच ना -तेच ना. म्हणजे आता आम्ही - आता आम्ही स्वतःच शेतकरी त्याच्यामुळे, आम्हाला माहितीय. जास्त उत्त उत्पन्न काढायचं. आणि चांगलं जर मार्केट मिळवायचं असेल तर त्याच्यावरती, फवारणी ही करायलाच लागते. पर्याय नसतो. आणि ती केल्यानंतर मग ते एक, म्हणजे आम्ही स्वत तरी म तर बऱ्याच वेळा असं घरचीच म्हणतो. आता, जे घरच भाजीपाला असं तो सुद्धा आम्ही खात नाही. का ते डोळ्या देखत आम्ही काय- काय मारलेलेय. ते आम्हाला माहित. आता काय- काय फवारलेलंय. पण जो, आम्ही पण बाहेरून आणतो. तो त्याच प्रकारचा असतो ना.
हा. ते आहे म्हणा. पण मग काय म्हणत ना, आता सगळे परिस्थितीच तशी झाली. तर मंग त्याच्यात आपण अपवाद कसा, राहणारय ओ? म्हणजे काय मन त्यांना जनरेशन नुसार आणि कालावधीनुसार माणसाला बदल घडवावा लागतो. आता शेती ती. जर जुन्या पद्धतीने करत गेलं उत्पन्न ही कमी येतं. आणि काढ, दिलं म्हणजे खर्च केलेला. मग पैसे पण आपल्याला भेटत नाही. मग त्याच्यासाठी, आपल्याला थोडंफार तरी करावंच लागतं.
तस नाहीये. म्हणजे कारण की, काय झालंय की कि आता, रोग म्हणजे आपण कसं म्हणतो. हो, हो. ठीकय.